काय नाय ब संपून गेलता.
हा. काय चालू मग आता कॉलेज आ ह हा
चाललोय ब आता
हा, हा कसलं सेमिस्ट्रीच कसलं
सेशनल घटक चाचणी क्रमांक दो
असं मी अकरावी, बारावी तरी बी अजून असते सेक्शनल अन कुठं काय, कुठं काय
मग पेपर शिवाय तू पास कसा होणार आणि तुझी डिग्री कशी येणार तुला सांग
अरे बरोबर आहे पण एकदा घ्या ना तुम्ही एका वर्षात चार, चार घेतले कसं व्हायचं पोरांचे अभ्यास करून पोर विद्यार्थ्यांचा बी विचार केला पाहिजे जरा फारसा जरा
आ
काय म्हणला आता
विद्यार्थ्यांचा बी विचार केला पाहिजेल ना
विद्यार्थ्यांचा विचार करूनच ते पेपर ठेवले जातात विद्यार्थीच शिक्षण संस्थ ते जरा विचार करत नाही त्याला काय करूया
हम्म, हम्म बर मग झालाय अभ्यास तुझा
आ
अभ्यास झाला?
अभ्यास झाला की
किती शिक्षण घेतती एका वर्षात किती अभ्यास पेपर काय
पेपर माहित होता क्वश्चन मिळाल्यात पाठ करायच
बरं युनिवर्सिटी मेन पेपर कधी येतो
मेन पेपर सत्तावीस तारखेपासून प्रॅक्टिकल लागणार आहे सेमच
ह, ह, ह बरं मग आता काय त्या थर्डइयर च काहीतरी जरा ऐकायला आलत मला स्क्वाड आलतं
होय ते स्कॉड आलतं काल गावातील पोरं जरा
हम
आ किती होते
काय म्हणला गावलीत वीसभर गावली
किती गावली म्हणलं कॉपी करताना
होय कॉपी करताना गावलीत जरा
हा जरा
एवढं व्यायचं की ओ पोरं हायत इकडं तिकड काहीतरी अगावपणा करत राहणार तुम्ही बी वयात हायसा कोण घोड पळवतोय, घोडी पळवतोय कोणी क्याक तुय एक्का चालतोय रे कोणीतर
काय चालू हो
एक्का कोणत
तसंच असतय, दुकानात थोड फार चालत असतय. काही म्हणजे अस हा सगळी तुमच्यासारखे हुशार नसते ते,
बर,
हा,
ते न्हव, त्या दिवशी काय म्हणत होतास.
कधी रे,
ते मागच्या वेळी फोन, मागच्या वेळी फोन केलतास त्या वेळी काय म्हणत होतास, म्हणजे ते ह्याच काय झालतं ते सी ई डी च्या ह्या
बोलून, चालून काय फायदा नाही म्हणती. काय ते अवघड हाय. काय परिस्थिती काय
काकानी काहीतरी यायला सांगितले नव्ह. नेत्याला तुमच्या काकांनी नेत्याला सांगितलं ना तुमच्या मग काय झालं, त्यानंतर
तुमचा मुलगा चुकायचा नको पाहिजे होता. अस तसं
बरं,
आमच तमला लईच काही बोला, तिला आपल्याला घेत नाही. ती म्हणलं हे शिक्षिक लोक कारण कि तेच आहे. शिक्षनल शिक्षणाच नॉलेज जोरावर जरा उड्या मारायचं. तुझी शिक्षक हॅलो,